हा आवाज येत तर
येतो येतोय हाय कशी आहेस
आ मी बरे आहे तुम्ही
मस्त
स्वयंपाक वगैरे झाला की नाही.
स्वयंपाक वगैरे झाला बघ आता. निवांत चालेत काम. हम्म.
हा हा हा मी पण बस नाही माझ पण आवरलं सगळं बाहेर येऊन बसले मस्त हवेला.
हम्म ह आमच्याकडे इकडे पाऊस भरपूर असतो ना सात कला,
हो का आता पावसाळ चालू झालं की काय? तुमच्या इकडं,
हो आमच्याकडं निसर्ग रम्य असत सगळं म्हणजे, अ इकडे इकडचा पाऊसच थांबत नाही अ ह, प्रचंड. पाऊस असतो. दोन महिने तर एवढा असतो ना म्हणजे, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ना, अक्षरशा तु म्हणजे बाहेर जरी जायच म्हटलं न, कुठं? तर तुला रेनकोट, शिवाय पर्यायचं नाही.
हा कंटिन्यू पाऊस असतो.
कंटिन्यू पाऊस असतो आमच्याकडे.
डोंगराळ भागच आय ना ते,
सा सा सात डोंगरात बसलेला सातारा हाय.
होय की, खूप छान आहे नि तिथं बघण्यासा
हो आणि आमच्याकडं दिवाळीच्या पिरेडला ना म्हणजे नवरात त्र आणि गण पतीच्या पिरेड ला इथे कास पटार म्हणून आ हे खूप छान ये म्हणजे अ फुलं येतात तिथं अशीे आणि तिकड पलीकडे धरण पण आहे खूप
हा हा प्रत्येक रंगाची ति त फुलं असतात ना, आपण न बघितलेली सुद्धा
हो हो हो हो सगळी सगळी असत इतकी मस्त असतात ना अ म्हणजे बाहेर देश त्यातून पर्यटक तिथं बघायला येतात.
हो एवढं छान असत? हा आम्ही पण येऊ का म दिवाळीला तिकडं
या या नक्की आणि अक्षरशः म्हणजे ते फुलं म्हणजे छोटी नसतात ग आपल्या कंबरे एवढी असतात.
खरं सिरियसली एवढी मोठी असतात?
हो तू गुगलला कधीतरी सर्च कर की म्हणजे असं कास पटार कसंय वगैरे एरवी तिथं काही नसतं माती शिवाय
आणखी आणि ह्यच्यामध्ये ह्या पिरियड मध्ये फुलं येतात?
हो या पिरियडमध्ये आताच पावसाळा चालू झाला ना निसर्ग चालू झालं की ते चालूच होत आव पोप म्हणजे एकदम हो खूप छान आणि काच जे आहे ना मोठं धरण आहे. जे असं खूप मोठं आहे म्हण जे आख्या सात ऱ्याला निम्म्या साताऱ्याला तर तिथलं पाणी असतं कासचं
कास च का आ हा
आणि इथे बघण्यासारखं अस इथं यवतेश्वर मंदिर म्हणून पण खूप सुंदर आहे इथं बघायला अन ते म्हणजे खाली पायऱ्या उतरून जायचं आहे ते
होय का? ते कशाचं मंदिर आहे कोणत्या देवाचं?
महादेवा मंदिर आहे. हो सज्जनगड आहे.
हो हो ते ऐकून माहित आहे. हा हा सज्जनगड अजिंक्य तारा पण आहे ना
अजिंक्यतारा तर आता इतका मस्त डेव्हलप केलाय ना म्हणजे ह्या वर्षात म्हणजे तू पूर्वी जर अजिंक्यताराला गेले असशील ना तर तुला ते आत्ता अजिंक्यतारा काया पालट झालाय म्हणजे एवढं छान केलंय आता तिथे. सुंदर केलंय हो जातो आम्ही शनवार रयवार. वगैरे, आमचं फ्रेंड सर्कल आहे. पोराच, आम्ही बारा जणी आहेत. त्यातल्या आम्ही जात. तो आठ दहा जणी जातोच. तिकडे हो फिरायला. आणि बामनोन आमच्या इकडे अ खूप छान हे ते पण असं अ नदी आहे तित ते बमनुलीला तिथं बोटिंग वगैरे खूप सुंदर आहे आणि पूर्ण साईड ला डोंगर आहेत बरं का. पूर्ण तेव्हा हो साईडला डोंगर हाईत आणि मदन अशी ती नदी वाहते. इतकं सुंदर आहे. हो पावसाळ्यात तर एवढं भारी वाटतं ना म्हणजे असं वाटतं कि तिथंन येऊच नये.
हो की आता एवढं छान तुम्ही सांगायला लागलाय मला असं वाटायलागलय कधी एकदा पावसाळा चालू ते कधी एकदा मी तिकडे इथे बघण्यासाठी ते.
आणि तू ते एकनाथ शिंदेच दरेगाव ऐकलस? तिथं तर त्रिवेणी संगम आहे त हो.
ते पण गाव तिकडच आहे का?
हो तिकडच आहे तापोळे आणि तेटली म्हणून गाव आहे ना त्याच्या पलीकड म्हणजे अलीकड नदी त्या हा साईडला ते कले आणि अ हे अ. तापोळे आणि पलीकडं दरेक जावेय त्यांच सुंदर आहे इतकं सुंदर ते पण विचारायला न आणि तिथ तर तू गेलेस तू तिथं गेलेच ना म्हणजे असं तिथं पण बोटिंग वगैरे करतात बोटिंग मध्ये एक तास लागतो ते दत्ताचं एक मंदिर आहे म्हणजे असलं भर ना म्हणजे तू बघितलं नरकी मी च राहते चार दिवस म्हणजे इतकं भारी वाटतं एवढं छान आहे आणि आ वरती बरोबर दत्ताच्या मंदिराच्या बरोबर खाली महादेव आहे महादेवाचा मंदिर गुहेत नाही अस ज हो गुहेत ना जात येत अस हो म्हणजे त्यांनी ते बनवलंयस हो बोटीतून बाय रोड पण जाऊ शकतो आपण मेनवली वगैरे आहे ना ते त्या साईडला आहे इकडे खूप सुंदर आहे आणि शेववेडी म्हणजे दत्ताचा देश बडीमट म्हणून म्हणतात अस ना शेवडी मठ म्हणून आणि तो गणपती बस फुल टाकलंच न त्यावरर अच्छा ते बरोबर महादेवाच्या पिंडी व जाऊन पडतं
तरं
हो एवढं मस्त आहे एवढंच छान नाही म्हणजे विचारायलाच नको असं वेगळाच प्रकार आहे म सगळी डोंगरांना हिरवळ असते हिरव हिरव गार निसर्ग असतो
मला एक कास पटारे एक बघायचं बघा खूप ऐकून खूप ऐक
खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे पावसाळ्यातच मस्त आहे त्याच्यानंतर इकडे फिरायला महाबळेश् श्वर आहे. त्याच्यानंतर वाई पाचगणी हो माझ्या इथून एक तास आहे वाई पाजगणी त्यानंतर वाई चा गणपती तर खूप सुंदर आहे तो अ मोठा होत जात तो म्हणजे
प्रत्येक वर्षी की रोज.
प्रत्येक वर्षी आणि ते जेव्हा पूर येतो ना तो पूर्ण वईचा गणपती पाहण्यात असतो पूर्ण हो म्हणजे इतकं छान आहे आणि ते नदीच्या ह्याच्यावर बसलेला आहे म्हणजे नदीच्या साईडलाच गणपतीचं मंदिर आहे. त्यामुळे वातावरण इ इतकं सुंदर आहे ना वाडीला वगैरे कसं ना त्या टाईप मध्ये फक्त वाडीला खाली ला इथे अ एकसारखाच रस्ता आहे सगळा
हा गणपतीची मूर्ती मोठी आहे कि छोटी आहे
मोठीये
होय का आणि दरवर्षी पूर येतो तिकड नदीला
हो ती हिकडं पावसात ते बोंब सगळी आग
होय काय हा डोंगराळ भाग असल्यामुळे
हम्म साताऱ्यात साताऱ्यात कसंय साताऱ्या पासन बसणं दहा किलोमीटर लांब संगम माउली म्हणून आहे तिथं नदीचा उगम आहे त्या साईड ला त्यामुळे सा त अ्ख्या पाणी येत नाही कधी, आणि सातारा हे गावा. सयकी तुला कुठेही. अ सरळ रस्ता मिळणार नाही. चढ उतार चढ उतार डोंगराळ असल्यावर हा. त्यामुळे साताऱ्यातलं पाणी. थांबत नाही. बोल.
हा हा नटराज मंदिर. ण मी ऐकय तिथं.
खूप छान आहे हायवे ला आहेत. ते संगम माउली आहे. ते पण तू शिवाजी महाराजां. ् झा छावा त्याच्यानंतर आता सिरिल. चालो इ कृसना माई.
हा हा.
नवीन काहीतरी, झी मराठीवर झालय बघ, काल का चालू झाली, ते शूटिंग सुद्धा साताऱ्यात. ते. संग मावलीला. चालू आहे ते आता शूटिंग. म्हणजे खूप सुंदर असं, म्हणजे फिरण्यासारखं तर. खूप आहे जात. पावसाळ्यात तर विचारायला नको तू. कुठं जाऊ कुठ. नकोवास. इतक सुंदर नक्की नक्की, आणि एक असं आमच्या इथे बाराम ्याची विहीर म्हणून एक आहे, हायवे लाच आहे त इथून नऊ किलोमीटर आहे. तर. ती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे विहीर. पूर्वी कसं म्हणजे, मळा अ आ सगळे लप मोपत वगैरे होते की नाही. अ जेव्हा औरंगजेबाजे घ्यायचं सग. त्यांना मारयला लावतो लपायला कोटी वगैरे सग सगळं असं त्याच्या आत आहे त्या विहिरीत
म्हणजे आपल्याला बघता येतं ते
हो बघता येते किती वर
हा हा हा म्हणजे विहीर म्हणजे आ आत जायचं विहिरीच्या आतमध्येध्ये
हो हो खाली पाणी आहे वरती असे कोन्हाळे वगैरे भरपूर असं म्हणजे पुरातन काळात
हा म्हणजे पाणी आहे अजून त्या विहिरीमध्ये
आहे आहे पाणी आहे अजून क्च्युली एक सिरीयल होती बघ कुठली तरी मला तर आठवत नाही या स्टार प्रवाहावर मराठीवर त्यात विहिरीच पूर्ण शूटिंग आहे त्या विहिरीच
हा मोठे आहे का विहीर
हा नाही विहीर छोटी पण ते शूटिंगमध्येध्ये मोठी दाखवली त्यांनी क्च्युली आपल्या रेग्युलर विहिरीसारखीच
हा हा आणि ते कस अस पायऱ्या उतरून आतमध्ये जाता येतं का
हा पायऱ्या उतरून खाली जायचं आणि अस कमान वगैरे कसं शिवाजी महाराजांच्या काळात होत की नाही घाटांसारखे अस ते त्या टाईप म आहे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता
रिस्क काही नाहीये ना विहिरीत गेल्यानंतर उतरून पाण्याचे म्हणजे
काही नाहीये तू गुगलला सर्च कर किंवा खरा मोठीची वीर खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे ते त्याच्यानंतर सज्जनगडला अ रामदास स्वामींचा आहे ना
हा हा हा हा.
अकरा मारुती जे त्यांनी स्थापन केले ना पायऱ्या पायरी बस ते शेवटच्या पहिरीपर्यंत तुला ते अकरा रुद्र मारुती अ दिस म्हणजे मी बघायला मिळतील ते त्यांनी हे केलेत स्थापन केलेत
म्हणजे मंदि खरंच आहे का प्रत्येक मारुतीचा
सज्जनगड तर अ फिलच वेगळा आहे हो खरं इथं गेल्यावरती स्वर्गच वरती गेल की म्हणजे ते इतकं म्हणजे ते बघितलं की तिथं गेले न तू ते समाधीला जरी नमस्कार केला ना असलं भारी वाटत ना इतक खूप फ्रेश वाटत ना आणि तिथं जेवायची सोय आहे रायची पण सोय आहे. अ सज्जनगडला
सज्जनगडला का?
हो जेवण पण सकाळ संध्याकाळ असत.
मी असं ऐकलेय की अ कुठली सज्जन गडावरची
हो लॉप्सी म्हणतात ना
हा हा लाप्सी नेहमी असतय का.
हो नेहमी रोज तू बारा महिने कधीही जा
होय काय हा हा मी तर असं ऐकलय की अजिंक्यतारा गडावर गेल्यानंतर रात्रीच पूर्ण सातारा दिसतो आपल्याला तिथून गेल्या न
हो हो व्ह्यू दिसतो, मस्त दिसतो व्ह्यू म्हणजे... अ आख्खा सातारा तू लाइटिंग म्हणजे क अ भारी दिसत ना विचारायला नको सगळं दिसत म्हणजे हायवे तर पूर्ण दिसतो तिथून अस. म्हणजे हायवेच्या बाहेर साईडला हाय हायवे ते आणि मध्ये गाव असं दिसत ते खूप छान असतं मी परवाच जाऊन आलेय बघ एकदोन दिवसापूर्वी
हा. तुम्ही नेहमी जात असणार
हो आम्हाला काय हितनं किती ग गाडीवर पाच मिनटात जातो हो त्याच्यानंतर तुला नक्की ये नक्की ये जाऊया त्याच्यानंतर इथं अजून एक आमच्या इथे लोकल मध्ये गाव आहे अ गडकरी काळी म्हणूनून आहे तिथ डोंगरात जस तसं अजिंक्यदाराला चढून जायचं ना तसंच पेडयाचा भैरोबा म्हणून आहे खूप छान आहे त्याच्या तिथून पण विव भारी दिसतो ना सगळीकडे म्हणजे बोलायला तू बघितलं तर म्हण अर कुठं आलोय म्हणजे इतक सांगण्यासारख
मला तरी ऐकून सुद्धा माहत नाही
खूप छान आहे ति
हा हा सातारचे कंदीपेडे पण फेमस आहेत नाही
कंदीफेडे आहे मिसळ प्रसिद्ध हित
हो जास्त